हॅलो, बोला.
चटई.
हो येतंय.
झालं का जेवणं.
हौ का झोपले का काय, नाही काय.
तुमचे झाले काय कॉल कम्प्लीट.
नाही झाले, नाही ना.
नाही का.
अजा चाल म्हणजे, आठ झाले असतील. मी तुमा केला आता वाटत, तुम्हा काॅल हे फोन. आता फोन लावले की एकएक कलते होना. आता अजून एक कॉल आला. आता लापून लाव- लावली की कोणी उचलत नाही.
नाही तसंच आहे, मग ते सकाळी सगळे जे. काम असता, आता सगळे लेकर. माझे आठ राहिले बाकी सर्व झाले.
हो का, मग आमचा उचल जा.
हा हा, उचलीन ना तुम्ही, आधी कॉल करून सांगा मले.
म्हणजे आता हा झाला की चुचल जाना.
बरं बरं, हा झाला कि मी उचलतो.
हम्म.
काम गिम सगले ऑटोप्ले काय?
हां हं.
हौका पानी पौसं काय.
तुम्ही काही नाही, आता बंद ये.
हौ का.
हम्म.
मी वारखेडची आहे. वारखेडची
हो ना, हो ना.
हम्म.
मी केलंत तुम्हाला वाटते काॅल.
हाव काय.
म्हणजे सादा बरा.
केला अशील काही लक्ष नाही.
साधा कॉल केलता, तुम्ही काय उचला नाही.
नाही गं माय की, मी या मुलांचा अभ्यास घेऊ राहिल तिं सायलेंट करेल होता मीन फोन.
हम्म.
काही आवाज आला नशील त्यांचा.
हो ना, किती दिवस झाले करून रायला मग.
मी काय तीन चार दिवस झाले, मीच पहिल्यांदा म्हणजे चालू केलं. मीच मोबाईल व यांच्यावर टाप, टाकलं होतं पहिले ऍपवर कोणाला आला, काय जस मेसेज पहिल्या वेळेस आला होत तर. तेव्हा की माया झाला नाही, मी आईच्या घरी जायल होती तिकडे काही रेंज नव्हती.
हम्म हम्म.
तेव्हा काही जमलं नाही, तर आता मी समधा ट्रायल करूनच राहिली. ते कार्य अॅप वर म्हणजे, व्हॉट्सअपवर मेसेज आला की तुमच्यावर कार्य आलं. मग मी ना याचवर टाकून पाहिलं, मग सगळे ना दे डाऊनलोड करून पाहिलं तर सगळेल आलं.
हाव ना. माझ्या कसं काल पासूनच चालू केला अम्ही.
हाव काय?
मला
माय चार ते पाच दिवस झाले चालू आहे आता मंदा दोन दिवस घरचे काही काम होते तर बंद ठेवला काही केलं नाही कोणाले कॉल म्हणजे मी हॉटपॉट चालू केलं दुसऱ्या मोबाईल साठी की माझे नेटच संपून जाय. हम्म संध्याकाळपर्यंत मंग दिवसभर आपले कामच चालू राहतात. काही घरचे, काही शेतात जाणं
हा ते नेट संपलं की मंग काही जमत नाही.
हम्म कोणी कोणी कॉल बी उचलत नाही.
नाही कोणी कॉललं उचलत त्यासाठी आणि ती ते ग्रुप पोरं मंग मेसेज टाकून देत जा कोणी फ्री आहे काय मंग कोणी सांगतेच हो मी आहे म्हणून
हा आता ही मला दोन दि एक जणी केला आणि कट झाला तो. आता अजून डबल आलता हम्म.
आम्ही आहे ना मही म्हणजे हा घरची देराणी आहे तिच्यासोबतच झाले तीन चार कॉल आणला एक दोन तुमच्या तुमच्याच गावातल्या होत्या ते.
हाव काय?
पहिले एक दोन वेळा जणीले राहून पाहिलं आता ते सी आर पी होत्या तर त्यामुळे आमचं काही जमत मी आमतव भोवती जसं कामं आहेत आम्ही ऐप ही पाहिलं नाही काहीच नाही मग माटलं जाऊ ते आता याच्या ग्रुपवर मेसेज टाकेले. होती
हा.
कोणाचं असलं तर मग म्हटलं आपच कुणी हावं म्हणतील.
ते कोणाले मला ज्याचे कॉल आले त्याले लावले व्हय मी.
हाव काय?
वारखेरवालेचे तर तुमच्या गावातचे चालते मला दोन ती
हाव काय?
हम्म कसं कोणी लावली उचलत बी नाही ना
नाय ह्याचा आहे ना आवाजच नाही येत. कॉल आला समजा तर ते कार्य ऐप वर चालू ठेवा लागते आणि सांगा लागते फोनलो. आन नंतर मग तो कॉल चालू म्हणजे स असं पाहा लागते आपल्याला येते काय येते काय आताय म्हणजे मायाच शेजारच्या ताईच्या फोना लावतात ते म्हणे ताई लावतो. आणि तिचा काही याला नाही म्हटलं जाऊ द्या आपले लहिस लाल कोठे तिला म्हटलं ते हून दे ताई माय रे नेटवर्कचां
. रिजत हाव ना आता ते केलं मी मेसेज टाकला तर एका जणीचा आला होता.
हा हा मेसेज टाकला की मग जो ऑनलाईन असला आता हे दोघं कसं ते आपले कामले करा झोपले की मांगरीे काम पण असते दिवसभरा कोणाच्या मदात होत ही नाही ना कोणी येते वावरातल्या येतात घरी. आ पोरगा जातोय शाळेत उरल्याकर दिवसभर काहीच होत नाही. मेदवा कशी लेकरईची शांतता होती
हा. बाकी काय कामं करता तुम्ही?
मी काय घर काम, शेती दोन्ही बी या शेतात
कोणी हो कोणी तू रे खेळ ट म्हण ग
नाही का हिवर खेळले टाकलं यंदाच टाकलं ते तरर
हाव गे
ह
हव ना कोणा क्लासमध्ये
सेकंन
हाव का
के जी टू पर्यंत तुमच्या सोता्याळ्यालाच होता तो
हा नाही मी सोधळ्याची नाही जाणार होची
दानापूरचे का तुम्ही
संदलाची हा
मला वाटलं दा या्याच्या आहेत काय सोंदाळ्याचे आहे का तुम्ही हागेवर नाव दिसलं मला नाही म्हणून
नाही मला हागी आणणार दिस ना म्हणून मी म्हटलं मला वाटलं सोनताळ्याचेच ऐक
हम् हम बलापडचे
सौंधळ्याला हागेच्याकरी म्हणून म्हटलं
हो काय असतील ना सतळ्याच ना तुमच्या गावचे सोंदळ आमचं गाव बस एवढेच बाहे आहेत तिच्यात
हाव ना मला वाटलं आमच्या फक्त सोंदाळ्याची वारखेडचेत आहेत मला वाटलं
ह, ह तिन गावचेच कॉलिंगड आहे जास्त
पहिल्याच्यात होऊन जायला आहेत ना सगळे जे
हम्म
त्याची पहिले होऊन जायला का ते आमच्या कारल्याची येत वाटते हाव तेही यात वाटते नाही काय हाव काय आमच्या याच्यातही पहिलं पहिले याच्यात आमच्या गावातले झाले ना काही
हा मी होती ना त्याच्यानी तुमच्या गावाच्या येत जात कॉल
हाव काय
हम्म
झालते काय मग तुमच्या कंप्लीट
झालते माझे पण काही पैसे आले नाही मला
नाही काय आमच्या शेजराच्या ताईला आले प ते मग आपले मिनीट हे हुकलं कि ते येत नाहीत ना
म्हणजे कॉलज तर खाली गेल ते
मग माझे बी यावेेळेस लय पाच ते सात आठ कॉल खालीच गेले कारण की त्यांचेच नाही आन बातच कट होती तो नेटवर्क नाही राहील नाय आमच्या घरी त नेटच नाही या शेवटी वरती आली मी माळीवर आता
ह, ह
ते हचा फोन आला आता आमच्याच गावातल्याचा त्याच्यासाठी वर गेल म्हटलं थ तुला आवाज नाहीईन ते तर ते म्हण तई मायाच घरात नेट नाही चालू राहील माहितलं तरद मीच लावून पाहितो
हौना मुलगा.
हावो, का शाळेत जाते की नाही.
हम्म.
शाळेत जाते काय
काय बाकी टाकली माझी जेव्हा
भाजी मिरचीची केली होती आज
हम्म.
हम्म. तुम्ही काय केली होती.
हम्म वळ्या.
हौ काय.
निर्दवस काय करा.
अझीच टेन्शन ये.
हौ.
हम्म. रोज रोज रोज रोज काय करा, तुमचा मुलगा जाते की शाळेत.
हौ जातात कणी तिसरीला ये.
हौव काय, तुमच्या गावातच शाळा आहे पण.
हौव.
जिल्हा परिषदेमध्ये
आमच्या गावात शाळा नसल्याच्याना, आम्हाला बाहेरगावलाच पाठवावं लागत.
हो, तेथ तर आहेच.
गावात आहे शाळा पण मागच्या वर्षी टाकलं, पण काही जसं पाहिज तस त्याचे म्हणजे, जाय काही, जाय नाही. परत ते त्याच मन नाही लागे, बाकीचे लेकर दु परिचित शाळेतून, मग याच मन नाही लागे.
हो ना ते, बाहेर गावले गेले की ती.
दुपारीच येतात घरी मग, ते आले की याच जायला. म्हणला घ्या म्हणे, आई मला यंदा बाहेर गालनिसता.
हा.
बाहेर गावला टाकलं म्हण, अभ्यासात जीवार येते.
तेेत आहेत मग.
लिवने इतकं जीवार आहे. ते आतापर्यंत त्याचा डोको खाल्ला शेवटी त्याला, सोडून द्यायला म्हटलं आता. तं माझ्यासोबत बोलायचं नाही, अभ्यास करशील तर बोल.
मंग रडायला लागते.
आ..
हम लिनस जीवाली ते ना, मग शाळेत जाऊन काय फायदा.
अं..
लेकरं घेतलं घेऊन बसल्या तर करतात, तिच लेणी जेवा देते वासना जेवा देते.
बाप्पा बेकार काम आहे.
जबरदस्तीन घे घे करत होती.
आपण ब बोलायला एवढा, एक्सपर्ट आहे की बसरे बस. बोलायला मिठोय अभ्यास करा जीवार येती.
ते सांगाल नाही, लागत लेकरेले.
नाही.
समस्ते.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
ह
येऊन बसला हो मग दु दुकान नवीन-नवीन बुकच पाहयत बसते, नोटबुक पाहयत बसते.
हम्म.
नवीन नवीन आहे तर तर होमवर्क कमी आहे, तेवढंच करणं जिव्हा शाळा पूर्ण सुरू झाल्या. किती जवारी.
आता नवीन नवीन अधिक वाटते, ते पाणं नाही करणं.
आणि मंग शाळा चांगली चालू झाली कि जिवार येते मंग.
हाव
आता तो यंदा मागच्या वर्षी मराठी शाळेत होता त्याला इंग्लिश थोडसा भारीच जऊ राहिला आता.
हाव ना. ते मराठी असलं की ती इंग्लिश भारीत देते. झाला वाटते तुमच्या
बरं ठीक आहे करा मग तुम्ही कॉल तिकडून उचल
बरं मी कट करताय.